हॅलो. इनमे अनरजिस्टर्ड केमिकल हॅलो होता ईसीलिये इनमे कुछ अग े सरकार आवाज येतोय इन्शुरन्स बंद देण्या निर्देश दिया हे.
फोनचा.
हां. टीव्ही बघतय ना, एकच रूम ये ना. ह बाहेर पाऊस पडतोय आवो. त्या मुळे बाहेर जात येत नाही ना. तुमच्याकडे आहे का पाऊस? तुमच्याकडे आहे का म्हटलं पाऊस?
हो हो आहे ना, आज तर खूपच ये.
ह ना, आमच्याकडं काल, नाही नाही मी सातारला राहते.
ओके ओके हा असं, मी नाशिकलाच राहते. ते खूपच पाऊस चालू ये वो आज,, कालपासन खूप पाऊस, आज तर गंगेला पुर आलाय, हं.
आमच्याकडं काल भरपूर होता, म्हणजे रात्रीपासून पडत होता, ते पार काल रात्रीपर्यंत पडत होता, आणि सकाळपासून म्हणजे रात्री आठ नऊ वाजल्यापासून उघडला. पण त्याच्यावर काहीच पाऊस नव्हता, आता डबल चालू झाला, आणि पाऊस असा कसं निघू वाटत नाही वो, घरातून बाहेर सारखं.
हो, चिकचिक होऊन जाते ना,
हा ना, चिकचिकी पेक्षा ते बेंडकुळ्यांचीच भीती वाटते जास्त.
हा नाही, तर पाऊस म्हटला वर प्राणी येणारच एक एक.
हो, त्या वेळेस पण कस ते बिलबिलीत असत्याता, आणि छोट्या म्हणले की अंगावरनि वगैरे उड्या घालतात. म मला लई भीती वाटते. त्यामुळे मी जातच नाय बाहेर.
हां. का? हं. हं. नाही अहो. आमच्या इकडे पाऊस चालू ए. भरपूर चालूए. हां. आणि गंगेला ये पाणी आलंय जास्त. त आमच्या इकडे ते दू तोंडे मारुती ये ना? त्याच्या पाार छातीपर्यंत पाणी आलंय. म्हणजे ते अ थोडं, महापुर आला बुवा असं.
व्हय ना? ते म्हणतात ना- ते मारुती काहीतरी बुडल्यानंतर तुमचं म्हणजे जास्त पूर येतो म्हणून गावा- -पर्यंत पाणी येतं.
हां. हो. हो. नाही ते मारुती जर पाण्यात बुडला ना? मग पूर्ण नाशिक पासला जो परिसर आहे ना? जुना नाशिक, पंचवटी. दहीपूल वगैरे जे म्हणता ना? ते पूर्ण पाण्यात जात.
हा ना? गेल्या वर्षी गेल असेल मग, गेल्या वर्षी भरपूर पाऊस होत-
हो. हो. गेला होता ना. गेल्या वर्षी बी गेला होता. गेल्या वर्षी तर दोन तीन टाइम पूर आला होता.
हां. इंस्टा ला व्हिडिओ वगैरे ए त.
हुं. हुं नाही खूप पाणी अस- ते तेवढं ते जर बुडाल ना. मारुती जर बुडाला तर समजायचं का नाशिक- मध्ये पाणी आल.
हा ना? म तिथं कोण राहत? -का वगैरे. म्हणजे राहायला वगैरे लोक असतील ना तिथं?
हो. मग. ते पूर्ण नदीपासून कडापासनच लोक आहे ना तिडं. गंगा घाट ते म्हणजे- रामकुंड.
म पाणी आल्यावर की ते काय करत्यात.
म ते बाजूला जातात ते लोक तिथले. दुकानं त्यांचे घाटावरच दुकानं लावलेल्या असतात. ना छोटे छोटे पूजेचे याचे. म ते लोक बाजूला जातात ना तेवढ्या वेळापर्यंत. त्यांना नगरपालिका सूचना देते ना.
हां. हां. हां.
तुम्ही बाजूला घ्या किंवा काय असं.
हं का?
म ते सराफ बाजार ते जातच पाण्यात पूर्ण.
पण लई अवघड होत असल ना? पाणी कमी होइसतोवर त्यांचं.
ते त आहे.
किती नुकसान वगैरे. ता मध्यंतरी तर व्हिडिओ बघितले ना? म्हणजे ते सुरत चे वगैरे. सुरतमध्ये कपड्यांच्या दुकानात नी मोबाईलच्या शॉपेतनी पाणी वगैरे शिरलं.
हो. तेव्हा खूप शिरल होत तिकडे.
तर ते साड्यांचं म्हणजे त्यांचं किती नुकसान झालं. आय फोन वगैरे वाहून गेलेत. त्या पुरातून म्हणलं अवघड - अरे बाबा आमच्या कडे एखानदा आला असता त बर झाल असतं.
हां. नाही पाणी येतच तिकड. तुमच्या इकडे कसा असतो पाऊस दरवर्षी?
ह भरपूर असतो असा. पण आमच्याकडं पूर वगैरे येत नाही. पुलावर पाणी येतं फक्त. -क्त. ते पण उंचावय ए पूल. एवढं येत नाही की बाबा येणं जाणं आमचं बंद होईल. एवढं नाही पाणी येत. आणि आमचं कस झालंय? की आमच्या नदीतली वाळू काढलीय ना? मंग डबर जास्त झाला. हा उपसा झाला आणि चढाला आम्ही सगळे राहतो. त्यामुळे आमच्या पर्यंत पाणी इतच नाही हा घरा कोण त्याच घराला टच होत नाही देवळाला फक्त टच होईल पण कुठल्याच अस म्हणजे घराला वैगेरे नाही टच होत एक वर्ष फक्त आलेला लय मोठ पुर आलेला त्यावेळेस मी लय लहान होतो म्हणजे मी तर आसीन का नसीन मला माहित पण नाही त्या टायमिंगला आलेला पूर. भरपूर आलेलं हम्म भरपूर लोकांचे नुकसान वगैरे झालेलं त्या टायमिंगला.
हो हो नाही आपल्या इकडे येतं पाणी पण आम्ही बी काही तिकडे नाही राहत जुन्या नाशिकमध्ये नाही आम्ही नव्या नाशिकमध्ये ना सिडको एरिया मध्ये त्यामुळे त्याच्यामुळ आम्हाला काही त्रास नाही एवढा पाण्याचा म्हणजे पुराचा. हम् पण मग तरी तिकडे गावात आला तुझ्या हिते वाहतूक बंद होत
हा. आणि ते आमच्याकड कसं झालं गेल्या वर्षी पावसाळ्यात कनय ते पाणी अडवाईसाठी बंधारा होता आमचा मग तो पडल्यामुळे तर पाणी असं जेवढं येईल ना नदीला तेवढं वाहूनच जाते म्हणजे साठा नाही कसला राहतय.
ह मग.
आणि उंचाव म्हणजे एवढं चढावा एक कि ते पाणी आम्हाला टच होसतवर पाणी कमीच होईल. असाव आम्ही चढावर राहतो एवढ्या चढाव.
आम्ही पण वरतीच राहतो त्याच्यामुळे आम्हाला पण काही प्रॉब्लेम नाही एवढा पण मग उन्हाळ्यात तुम्हाला जास्त त्रास होत असाला आहे ना पाण्याचा.
हा ह्या उन्हाळ्यात जरासा झाला पण एवढा नाही झाला. जराशी पण म्हणजे थोडस पाणी वगैरे येतं नळाला वगैरे असं कधी नाही की पाणी येत नाही नळाला. किंवा काय दररोज येतं पाणी हम्म हम्म.
आणि आमचे आता पावसाळ्याने म्हणजे उन्हाळ्याचे वेळेसे ना एक शनिवार पूर्ण म्हणजे आठवड्यातून एक शनिवार फक्त पाणी नसायचं.
हा नाही नाही आम्हाला कंटिन्यू असत पण आमच्या इथं काय करतात. की नदीचं पाणी जास्त करून पित नाहीत आता बघितलं ना केमिकल वैगेरे सोडलेल काहीतरी नदीला न्यूज येत होत्या म त्यामुळं आम्हाला गुरांना वगैरे आता एक आठवडाभर आम्हाला ते पाणी युजच करून दिलं नव्हतं महिनाभर. पाऊस पडल्यानंतर कधी आम्ही ते पाणी युज कराय चालू केलं गुरांसाठी. आणि पहिलं तर आम्ही पितच नाही खडूळ पाणी.
हा. मग तुम्ही विहिरीचं वगैरे साठवलेलं पाणी का तुमच्याकडे जलशुद्धीकरण केंद्र आहे.
नाही नाही आम्ही विहिरीच वगैरे साठवलेलंच पाणी आणतो एकंदर बोर वगैरे चालू केले ना कि मग तिथून बोरच पाणी आणायचं असं कर आता नदीचं खडुळ पाणी असतना ह्या दिवसात भरपूर.
हां ह्या दिवसात खराबच असतं सगळं.
हा आणि. कसं आता एखाद्याला अक्वाचे वगैरे सवय लागलेली असते ना आता आम्ही बाहेर असतो ना.
हम् हम हम.
हा ना मग आम्हाला ऐकवाची सवय असते मग आलं नदीच पाणी पिलं की मग तब्येतच बिघडतात.
हो हो हो प्रत्येकाच्या येच्या अनुसार सवयीनुसार.
जास्त हा हा.
नाही नाही आम्ही पण म्हणजे आम्ही आहे आम्हाला म्यन्सिपाल्टीचेच नळेत त्याचच पाणी पितो आम्ही. आणि टाकी असते पण मग टाकी काही उन्हाळ्याच्या दिवसात संपून जाते हजार लिटरची टाकी काही पुरत नाही एवढी.
हा ना आमची म्हणजे आ- -मच्या सरपंचनी आता विहिरीचे पण म्हणजे नवीन कनेक्शन दिलेत आम्हाला आता कधी त्याच काम चालू होईल काय माहिती
छान आहे मग
हो मग ते कसं आपण जेवढं पाणी युज करेल ना तेवढंच आपण पाणी म्हणजे पाणीपट्टी असते ना ती तेवढीच भरायची. त्याला टायमिंग बसवणार की तुम्ही किती पाणी युज केलं, किती नुकसान केलं ते सगळ त्यात दिसणार.
हा टायमर बसवतील बहुतेक ते घड्याळ्यात सारखं
हो का तर आता कस करतात लोक की नळाला पाणी आलं का नाही की नदीला ह्याला सोडून देतात. अ नालेतनी वगैरे हा मग त्यांचं म्हणणं की आपण प्यायसाठी आपल्याला आता किती दोन तीन गावातनी आम्हाला पाणी द्यायला लागतं ना आमच्या गावाचं
हम्म
मग पाणी पुरत नाही.
हम् हमं हम
मग माणसं काय विचार करत हा बाबा आपल्याला भेटलं की झालं बाकीच्याचा विचार नाहीती करत.
हा मग तेच ना मग पाणी वाया जात अन दुसऱ्यांचं ही नुस्कान होतं ना मग त्यामुळे
हो मग त्यामुळे ते तसं करणार आहेत.
हम्म आणि माझ्या माहेरी पण म्हणजे असे सोयल अस गावला का ते नाही काय कार्डवर पाणी भेटतं बघा फिल्टर सारखं असत ते कार्ड टाकलं की पाणी भेटतं आपल्याला तेवढं
हा हा सातारमध्ये तसच आणतो आम्ही दहा रुपये टाकायचा मग लिटर एक रुपये लिटर पाणी
हा म्हणजे दहा लिटर पाणी येतं बुवा
दहा दहा रुपयाचं दहा लिटर येतं असं ते बरं पडत अवो आणि शुद्ध पण असते
हम् आणि शुद्ध असतं ते शुद्ध करून देतात त्याच्यामुळे टेन्शन नसतंय.
हो मध्यंतरी पाऊस नव्हता ना उन्हाळ्यात अ उन्हाळा भरपूर होता यंदा मग त्यावेळेस फक्त नुकसान म्हणजे कि - -ती माणसांना नुकसान झालं पाणी वगैरे
हम्म नाही तेेतर आहेच हो आणि पाऊस आ- -ता येतोय लेट आला पण येतो बुवा पण तरी मग असं पाहिजे तसा नाही येतो असं
हा ना म्हणजे साठा नाही पाण्याचा हा राहतय कसलाच
हम्म तेप
हो साठा राहिला तर त्याचा उपयोग उपयोग होईल ना.
हम्म
आणि कसा पाऊस येतोय की आला तरी एकदमच येतोय असं नाही यायला पाहिजे. बाकी किचनच नुकसान पण किती होतय ना पाण्यामुळे काम करता येत नाही का. मावणी जातय ना. भिजल्यानंतर आजारी पडतात पोरांच्या शाळेस नाही सुट्टे द्यायला लागतात पावसाचं वातावरण बघून. म्हणजे बरेच नुकसान होतय ना.
हम्म ते तर आहे सं सर्दीचे आजार तर राहतच. पावसामुळे भरपूर आजार पण होतात पण. पाहिजे ब चांगला पाहिजे ते म्हणता ना वाहता पाऊस पाहिजे चांगलं वा सगळं. वाहून गेला पाहिज सगळी घाड निघून गेली पाजे.
पण वहून म्हटलं की पिक पण वा्हाहून जातात सगळे.
हा ते हाय पिकं बिवाहून जातात पिकांचं हे नुकसान होतं. त्याच्यात ह्या वेळेस पेरण्या लेट झाल्यात सगळ्या.
हो. आणि आता कस झालंय पावसानं म्हणजे. व्यवस्थित नाही आता तुम्हाला सांगते काल एवढा दिवसभर पाऊस पडला आणि आज तर. पाऊसच नाही नुसतं वारं एवढं वारं सुटत होतं मग त्या वाऱ्याना कसं तब्येत वगैरे बिघडत. त्यांना लगेच.
हो आणि हे पत्रे वगैरे उडतात झाडे कोल मडतात खाली त्याची भीती वाटते.
बु मग त्यामु अवघड होतय ना भरपूर.
हम्म.
चालतंय मग. करते मी दोन मिनिटांनी परत फोन.
हम्म. हा बाय बाय. टाईमर झालं.